हा बोल की हो येतोय की बोल.
हाव काय करालंस?
काय नाय बघ स्वयंपाक करायचं चाललंय तुझं काय कराय चाललंय?
काय नाही आवरालोय.
हम्म.
तेच म्हणलो लई दिवस झालं फोन केला नाही काय नाही पाऊस हाय कि काल रात्रीपसनं भरपूर आहे.
हो बई इकडं पण आहे आमच्याकडं. तेवढा पडायला लागलाय तशा पावसातच भाजी घेऊन आलो. हम्म मग आणि काय?
मग काय नाही इकडं पण हाय पाऊस रात्रभर पाऊस चालू आहे.
होय बाई ऊन पडलं उन्हाळा-उन्हाळा माणसाला कुठलं सहण होतय गं उन्हाळा नको पावसाळा नको थंडी नको.
होय सगळं तेच होत
हम्म हम्म आणि आता कसं सगळं हम्म ऊन पडलं की ऊन पडल्लाय म्हणणार.
काय सहणच होत नाही माणसाना.
हम्म.
हवा पण आता जरा खराबच आहे गं ऋतू सारखं किती बदलत्यात बघतीस आणि एकदमच ऊन पडते, एकदमच पाऊस येतो होय. आजर पडस तर काय विचारूच नको सारखं तेच चालू असते.
हम.
आवाज सारखे बदलाल्या माणसं तर नाजूक झालेत गं.
होय आता भाजीपाला बघ त्यासच की कसा आहे अगोदर कसं सगळं ऑरगॅनिक ते असायचं सगळं म्हणजे तिथलं तिथं खत तयार करून आ तर सगळं बारमाही सगळं मिळतंय.
कल हेच आहे नुसतं औषध मारायचे आणि भाज्या मोठ्या करायच्या फळं मोठी करायची.
लावलं की चार दिवसानं वांगी बाजारात येतात. एवढं फास्ट फॉरवर्ड आहे सगळं हम्म. त्यामुळे कसं त्याचा आरोग्यावर पण परिणाम जरा असं हेच हो न पूर्वीचे लोकं कसं शंभर-शंभर वर्ष जगली तर त्यांना काय होत नव्हतं का त्यांना दवाखाना माहीत नव्हता. आता हल्ली जरा सर्दी झाली की माणसं दवाखान्यात
होय मग काय खाण्यापिण्यात पण आता बदल आहेत नाही आता कसं जास्त पोरं फास्ट फूड मागतय आधीचा किती म्हणजे हे काय म्हणतात त्याला हम्म.
घरची चटणी भाकरी हा घरची चटणी भाकरी छान लागत होती.
हम्म हम्म. आता पोरांचं काय वे नुसतं पिझ्झा बर्गर फास्ट फूड लागते सारखं.
हम्म पण त्यात तर काय आहे गं उगीच आपलं ते पीठ फुलवून आपलं हा हम्म. आपल्यापेक्षा सुद्धा आत्ताच कसं आपली पिढी ही आता होय आपण कसं सगळं खेळणं परत हम्म आता पण आता ते मोबाईल वर येते माहती आहे काय? हा मोबाईल वर एक येते माहित आहे काय अजून पण आम्ही अर्धी अ अ उम्र म्हणजे अर्ध वय पार केलो. तरी पण अजून आमचं जगणं भरपूर आहे शिल्लक.
होय.
हम्म.
येते की तसं.
हा जगणं आज होय अजून पण म्हणजे आम्ही कु तलं बघितलं नाही सगळं बघित तल्यकोरोना बघितला, पूर बघितला, महापूर बघितला हम्म पाऊस असा पडा लागला ती भीती वाटत्या ऊन पडल्या की पाणी मिळतय की नाही हे न चा टेन्शन
होय.
मध्ये तर पाणी कपात किती केलेली दोन-दोन दिवस अगं पाणी येत नव्हतं.
नाही आमच्याकडे पण लाइट जायची की लोड शेडिंग चालू केलता सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास लाईट जात होती ह्या पंधरा दिवसाच्या मागं. होय त्यामुळे आता मग सगळ्यांना टेन्शन आलं. हा पाऊस आहे तर हाय ना.
होय नदीला पाणीचं नाही परवा आम्ही गेलेलो ना वाडीला जाता जाता बघित तला हम्म.
तु बाई पाणीच नव्ह नदी कसं उटते नदीला पाणी असलं की.
होयच की ते मध्ये-मध्ये अशे म मोठे-मोठे दगड दिसत होते अगदी.
होय आणि काय म्हणतेस मग?
काय नाही बर निवांत चालूय. पावसामुळं काय आता कपडे वाळत नाहीत परत
आता आणि खाण्यापिण्याचा प्रॉब्लेमस येत्यात ग उन्हा आता पावसाळा चालू झाला तब्येत जरा बिघडत्यात वातावरण बदल
हम्म.
पोरांना काय पटत नाही हा हे खाऊन एक उरलं की खात
बसल्या बसल्या गरम गरम मागून खातात. आणि आता तर काय ते स्वॅगीवर झोमॅटोवर,
होय ऑनलाईन आणि तेच पाहिजे झाल्यात.
हा आणि घर बसल्या येतय अगं होय घर बसल्या येतय. मग ते पोरांना कशी सवय पडल्या बस हम्म बसून फोन करायचं ते येतय ते खायचं.
मुली म्हण मुलं म्हण आळशी झालेत ना आता, मुली कस आता करत होतो आपण करत होतो. तो कणी चांगल आधी स्वयंपाक आप आपलं पाहिजे ते करून खात होतो. आता नाही आता तयार मिळते ना ऑनलाईन. चला तेच ऑर्डर करा करायचं भानगडच नाही लगेच टाकायचं ऑर्डरला ये ते दहा वीस मिनिटात दारात ऐतं सगळं असं झालंय त्यांचं. त्यामुळे त्यांना
मग
बनवूया मेन क्वचितच सगळ ऑर्डर द्याच. चणी करून घ्यायचं खायचं मस्तपैकी हेच चालू आहे त्यांच. हम्म
हम्म पूर्वी कस आपण पोहे जरी केले तरी ते चवील लागायचे.
होय..
आता पोह्यात काहीही घाल अजिबात चव लागत नाही. पोहे म्हण उपीट पूर्वी मनाश त्याला असा प्रकार असा काय होता पोहे, उपीट गोड म्हटलं तर शिरा आता नाष्टयाला ढोकळा आलाय. ढोकळा म्हणजे कधी तर वर्षात न एकदा मिळायचा हा इडली, आंबोळी, हा..
होय..
ते आता तरी.. पोहे हे पोहे आपल्याला नुसत्या पोह्यात आमटी घालायचं म्हणजे भात आमटी खातोय काय असं वाट हल्लीच्या पोरांना तरी पोहे म्हणल्यावर ते हावरटा सारखा जाऊन खाऊन येतात हम् आणि महागाई पण किती झाल्या? ते त्या एक, एक प्लेटला पण अगं.
पन्नास, साठ, साठ रुपये आहे.
आता रेट वाढलेतच गॅस रेट वाढल, डिझेल, पेट्रोल पेट्रोल पण वाढलं. हायच कि सगळं आता सगळंच महाग झालय.
हम्म परवा अग यांनी मिसळ आणलेली मी त्यांना सांगित तलं मी घरी बनवणार आहे तर ऐकले नाहीत दोनशे नव्वद रुपये देऊन फ तीन मिसळ घेऊन आल्यात पार्सल.
बघ हा तीन आलेत फक्त.
हा तीन मिस मग मी तेच त्यांना म्हणलं दोन मध्ये आम्ही तिघी जण खातोय बास होतय तेवढं का तर खात नाही मुलं आणि कशाला उगीच आणलाय आणि मी घरात तेच बनवणार होतो म्हटलं तुम्ही कशाला? विचारायच तरी बिनविचारता असू दे माझी इच्छा आहे म्हणून मी घेत पण त्यांचा तर स्वतः उपवास आहे दु सगळ्यांसाठी घेऊन दिलय असं काम आहे हम् आणि किती आगं एवढं एवढं येतय त्यापेक्षा घरात केलं की कसं भरपूर आणि
होय भरपूरच होत. ते गं सगळे खाऊ शकतोय आपण.
हम्म, आणि पोटभर खाऊन आपण. होय, पोटभर खाऊन आपण इतरांना आणि देऊ शकतोय.
होय, मग काय.
हम्म, शेजार धर्म पण जरा पाळायला पाहिजे की गं.
होय, लागतोयच पाळायला आणि.
हम्म.
शेजारी हायत येतात हो येतात, आपल्या मदतीला म्हटल्यावर. पळायलाच लागतय सगळं.
हा आडल्यानडल्या वेळेला कोण तेच उपयोगी पडतात गं.
होय होय.
आणि काय मग.
काय नाही हाय, सगळं ठीक आहे. अजून थोडा वेळ बोलू.
हा. आणि काय गं काय, नाही बघ चालूय माझं. पण आता म्हणत जरा आवरायचा पाऊस थोडा कमी झालाय. तोपर्यंत जरा कपडे वगैरे धुवायचे येत. हम्म, अगं नाही काय पाऊस पडतोय, सारखं त्याला त्या.
मोठा झाला काय तुमच्याकडं.
होय, आगं काल रात्रभर मोठा होता.
होय, इकडं पण होत तसंच.
हम् रात्रभर मोठा होता. सकाळी बाजारात जायच होत, अक्षरशः म्हणलं रेनकोट घालावं आणि जावं त्याशिवाय पर्याय नाही.
हम्म, शनिवार आज बाजार असतोय नी.
हा शनिवारच बाजार असतो, गावात मग ते कसं आमच्या इ इत असतोय बुधवारचा, पण जायला मिळालंच नाही परवा पण पाऊस होता. म्हणलं राहू दे, परत जायला येईल.
होय.
हम्म.
आता जाऊन काय नाही बघ, भाज्या तरी इतक्या म्हणजे. हम्म, आहे बग बरं ये, भाज्या तर इतक्या महाग झाल्यात. पण महाग पैसे देऊन सुद्धा, अगं त्याला म्हणजे. असं हे स्टेक्चर नाही भाजी बघून घ्याव, अस ती लेची पेची भाज जी झाल्या पावसाच्या पाण्यान.
पाऊस पण पडाला आहे ना, आता बऱ्याच भागात मोठा त्यामुळे मग. भाज्या तसंच येणार की गं.
हम्म, आणि नाही शेतकरी तर काय करणार येत. जर पावसात जाऊन आणायचं करायचं, काय त्याच्यावर काय हंतरायला येतंय, का पांघरायला येते काय येतंय.
हम्म काहीच नाही. आभाळखाली शेती आहे, सगळी त्यांची रेखा
खाली शेती आहे होय.
होय.
मग आणखीन काय चाललंय.
अस. ठीक हाय मग.
काय नाही बग निवांत आहे.
तेच म्हणलं काय काय, बोलणच नाही आता बरेच दिवस झालं म्हणलं.
हो अग, कुठ जरा कामाच्या मुलांच्या ऍडमिशन मुळ तेन, हम्म. त्यांचं ऍडमिशन.
सुट्टीला काय कुठं गावाला पण जायला मिळालं नाही जास्त.
हम्म आणि हे पाऊस अस, एक दिवस येतोय एक दिवस लहीच येतोय, आणि एक दिवस
नाही तरी कालपासून जास्तच पडतोय, अगं पाऊस चालूच आहे इकडं. हम्म दिवसभर आता. जरा म्हणजे अस उघडलय, असं उघडलय म्हणून बाहेर जाऊपर्यंत पडलेला आहे.
आणि येतोय, आणि येतोयच होय.
सारखं असं म्हणजे त्याच ते नव्या नवरी सारखं चाललंय, बाहेर जाऊ की आती येऊ?
हम्म
हम्म जरा पडतोय, जरा थांबतोय, चालूच आहे
होय.
हम्म, बरं चालेल ठीक आहे ठीऊ काय?
चल वर्षा मग, ठेऊ काय?
हा चालेल, बाय.
बाय.